हॅलो.
हॅलोऽऽ
हां.
बोला. काय नाही, हाय बररं,, तुम्ही काय करलाय.
हम्,, काय नाय बसलोय.
हा, हा, जेवला
जाऊल तु
जेवलो,,, ट्रिपला कवा गेल तासा.
च.
हांऽऽ
ट्रिपला ऽऽऽपरवा गेलेलो रामलिंग ला.
परवा गेलता वय.
हम्..
किती वाजता निघलेला.
वर्ात वर्गातली सगळी गेलेलो सकाळी सात ला गेलेलो. ट्रेकिंगला..
ह ट्रेकिंग ला
होय
हा हम् बला
मग तिथं जाऊन खेलो खेळलो जरा क्रिकेट ते चालत चालत गेलो पर ते येताना ते करवंन्दे गोळा करत आलो खाली
हम्
करवांड घेऊन आलं जरा घरला यायला वाजली पाच
हा
हम्म आ फर
एवढंच
होय तिथ खायला त केलो खाल्लो खेळलो सगळं
हा
हम्म. काय नाही आणि. मज्जा येत्या खर तिथ रामलिंग- सगळं. असं झाडं करवंदयाची एवढी बला आहेत.
हं.
ह.
हम्.
तुम्ही काय काय करून आलात?
आम्ही काय नाही. तेवढं जरा केलो. आज गेलतो तिकडे. मेन म्हणजे कोल्हापूरला. तुम्ही सकाळी आठला गे- ला ना?
हो. आज- नाही आम्ही, सात साडेसहा ला निघलेलो मी घरातन.
हम्म. अ ह आम्ही काही नाही निघलो. निघलो नाही साडे दहा पावणे अकरा अकराला निघलो. गेलो आणि दीड काय दोन ला घरला आलो वाटत.
जाऊन लगेच मंग फिरलो बाजारात -
एकदम असं, ज आत गेल तर राजारामपुरी इथ आत त्यां गेलो. रिअलमीच्या ह्याच्यात गेलो.
हा.
शो रूमला देऊन गेलो तिथे जरा विचारलो. त्याला माहिती दिली. परत त एक साईड बंद पडलेली नाही बड्स ची. बड्स एक साइड राईट- बड्स ची एक साईड् बंद पडलेली. त्याना म्हणलं हां बड्सची एक साईड जरी मी एक वेळा चालवते एक वेळा बंद असं सारखं होते मग ते घरात आल्यावर हे केलं. ते म्हटल्यावर त्यांना म्हणलं, दोन्हीबी चालू दे बघतो आजचा- दिवस आणि उद्या सांगतो म्हटल. ठीक आहे म्हणे. दोन दिवसांन मगता होत ना पुढं आणि परत- या. पाच दिवस लागणार म्हण रिप्लेस जरी व्हायचं म्हणलं तरी. ते. जाऊन त्याला आता दोनशे येतील- येऊन आणि पप्पांना दाखवायला आणि दोन चार दिवस त्याला ठेवायलाच पाहिजे. या चाल तर भरपूर झालं.
हो. म फक्त एवढंच करू?
चारशे रुपयेचे नुकसान. तिथं आम्ही नाश्ता खाल्लो- इराणी चहा पिला आणि- अ हे- काय ते? हम्. ब्रेड, काय तेच नाव बटर मस्क. म काय चाल होतं वॉटरफल्ड बॅटन मॅक्स भारी होत सोड. चाह संग चांगला लागलं ते त्याचं टोटल झालं- केत तरी झालं बाबा. चा वीस रुपये- एकतीस पस्तीस रुपये असल. चाळीस पन्नास आणखी. होय.
एवढं करायला एवढा साडेतीन तास -
आणि एवढे झाल्यावर- कोल्हापुरात ना तिकडे जाऊन आणि मग तिकडे गेलतो ना ईराणीला. आणि रस्ता आहे एकदा ते युनिव्हर्सिटीच्या चुकून तिकडे गेलो. खाली गेलोच नाही. त्यामु जेतन पुढं आणि परत माग तार्रानी तार्रानी पासन परत- तिकडे इराणी म्हणजे महावीर महाविद्यालयए तिकड. तिथनं- म त्यावरून घरला आला, येताना मिसळ खायला थांबलं साळोखे मिसळ.
साळुंखे मिसळ म्हणून त्याच एकशे सासष्ट रुपये बिल झालं ते मी दिलो. पहिलेच बिल त्यान दिलं, हो ते त्या बघित ना आल्यावर इचकंजिला आलो. इचलकरगंजी आल्यावर पैसे एकट्याला द्याचं होत तेवढं दिलं, माझं काम चुकून राहिलच ते बाहे बाहेर ह्याच्यात बँक ऑफ इंडियात, मग एसी कॉलेज समोर गॅलरी आहे. गॅलरी गेलो तिथं तिथं बघितलो ते मेंटेनन्स पडले म्हणला. म आलो घरला.
पाऊस पाऊस होता का?
पाऊस जाता ना होता कि! जाताना मधी थांबायच यायचं थांबायचं यायचं थांबाच यायचा.
हा.
हो न
काय नाही आणि हे मग तो, तुम्ही ते विजिटला गेलता ट्रिपला
हा.
आणि विजिट पण केला नव?
विजिटला होयिजिट ला
कुठल्या कंपनीला गेलता?
ती ह्याच्यात हडपसरला एक ऑटोफ्लो म्हणून कंपनी तिथे गेलेला वि्हजिटला.
कुठ?
हडपसर मध्ये ऑटो फ्लो म्हणून हाय.
फ्लो हा.
म पहिला व्हिजिट केलो, त्याच्यानंतर अ आम्ही जाणार होतो ह्याला अ गडावर जाणार तो तो कुठे आठवण त्याच नाव! तिथं जाणार होतो पण ते चारला बंद होते मग आम्हाला दोन वाजले, कंपनीत ना बाहेर पडायला तीन वाजलेले. झू ला गेलो राजीव गांधी, झू तिथं फिरलो गेलो. मग तिथनं निघलो डायरेक्ट जेवाला थांबलो. तिथनं मग, महाडच्या गणपतीला गेलं तिथं स्टे केलं एक रात्र. त्यांचं भक्ती निवास असत स्टे ला तिथं केलं सकाळची आरती पण केलं. पाच ला का कितीला आरती असते सकाळची तिथं तिथे केलो.
हम्म.
आणि परत मग निघलो, मग तिथनं निघून आम्ही येताना मग वेट न जॉय ला गेलो.
हा हा हा.
म वेटन जॉय मध्ये हे काय नाही पेट्यांच्या मध्ये पूर्ण दिवस तिथच होतो आम्ही सहा पाच का साडेपाच पावणे सहा पर्यंत.
हा.
तिथनं आलो, आणि हे केलं म तिथनं घरला तर जे साताऱ्यात थांबलो दहा साडे अकरा वाजले. थांबलो तिथं, आणि जेवलं वगैरे व्हेजवाल्यांना वेगळीकडे नॉन व्हेजवाल्यांन वेगळीकड, अस आणि मग आलो. परत यायला घरी अडीच वाजले.
वाजलं?
व्हय.
मग पुढ-
मग काय नाही आलो मग खर वेट न जॉय ला मज्जा आली लय झू ला पण भरपूर आहेत. परवा कर्नाटकच्या झू ला गेलतो घरातल्यासोबत तिथे एवढे अनिमल्स वगैरे नाही. पुण्याच्या झूला भरपूर आहेत म्हणजे सापांच वेगळ आहे. परत मांजरांचं वेगळं आहे म्हणजे अस वेगळं वेगळं. वेग वेगळे पार्टी टाईप आहे त्यांच्यात प्रत्येकाचं असं दात हत्तीचे दात पायाच ठस बीस सगळ लावलय.
हम्म.
तर ते शिवाजी महाराजांसाठी का तर वाघ नसते तर नाही असल काय काय आहे साप तेन लय आहेत. वेगळ्या वेगळ्या इथ घोनस अजगर सिंह वाघ तर केवढा मोठा ठा होता.
अ हम्म हम्म.
आता अनेकदा असं सगळेजण आपण फ्रेंड्स फ्रेंड्स मिणून जायला पाहिजे कणी कुठे तर
हम जाऊया की काढुया. सांगतो थोडे दिवसात एक थोड्या दिवसात एक प्रोग्राम काढुया. बघुया सांगतो हम्म.
त्याहीचं भहिरीचं लग्न कधी आहे.
बहिणीचं लग्न सत्तावीस तारखेला आहे.
हा हा हा. त्याच्या आधी गे जाऊन आलो असतो आपण सगळे फिरून
बघुया आयडी बला काढला पाहिजे मग
अल्या आता सत्तावीस तारीख
ते माहित आहे सोड पण आयडी पहिला काढायला पाहिजे हा विषय आहे. हम् आयडी काढली कि मग जरा एक काम पूर्ण झालं म्हणायचं बाकीच काय आपण एका दिवसात सगळं ठरवू शकते असं काय नाही.
हो ते पण ना. कामावर
कामावर आता जातो की
हम्म. किती वाजता जातोस वाजले साडेपाच जेऊन खाऊन.
होय. होय जेऊन खाऊन जाणार.
वैष्णवीला पण केलो असत फोन
खरी कि मझ थोडी वात
नाही बघू कात काम करायची घरातलीता पाऊस आला मला बारात बसायला लागत बोलत. न उद्याच दधिकार करायला नाही बे राते इत मिट
का?
घर आत मला जेओला नेटवर्क येत नाही तरला बघू की तर नसत. स्वराज ंगा करत असतोय पिडत असतो आता जर पाऊस थांबला तर मी संध्याकाळी
हम् तिला सांग आ तिला तुझ किती कॉल राहिलाच. शेवट अजून ठीक असतील.
कोणाच माझ.
ह ना
माझा आत्ता दिवसा हवा कसतवा
मग असं करायचं ती पाच कॉल करते तू पाच कॉल करायचा असं करायचं
एवढं पाच पाच कॉल बारा बारा मिनिटाच किती होईल ते
बारा पंचवीस साठ एक एक तास दोनोन दोन तास त्याला घालवायचे दोन दिवसात ना दोन तास जायत नाही तुम्हाला
बघ काय म्हणत मला क तिला बोलायच मला पाहिजे तेवढा एक एक कॉल जरी झाला तरी चालतय
बा बाय िक करोल ना काय होणार हम्म माझा म काय होत
वक्त तलाव असंच करू
पण तिला माझं झाल्यावर
किंवा तू सांग
जाणतोच की
तिला कर ती पण करा
हम् मतज
होम
बारतो कुठे गेला
बर का मग अशी मला बोलवायला आलं मार्केटला चल म्ह कुठं काय विचारलं पळाला असतो गेयला हा
नाहीेत
सरळ का सांगितलंच ना नाही नाही परवा एकदा दोन त मेळा त्यां मी गार्डन ला गेलेला आणि मी त्याला म्हणजे मी रुचलेल त्याच्या मला सोडून गेलास मला सोडून गेलास म्हणून म्हणून आता बोलवा आलास ना त्या नंतर म्हणणार मी आलो होतो बोलाय तू चास
ह आला कुठे जायचं का सांगा नाही
बघ ते असं करतय सकाळी पण मी अजून झोपलोय आणि झोपत नव्हटलाय पीती दिदी पीती म काय काय झालं मला फ्लाॉवर प कसली फुले त्याला आता कसली फुल द्यावी मग कशाला तर म्याम चा हॅप्पी बडे आहे आणि फुलं मी मनल कसली पाहिजे तर मला एक लेल पाहिजे आणि एक वा्हाईट पाहिजे मगथ गुलाबाच्या झाडाला माझ्या दोन लागले गुलाब दिलं तोडून त्याला एक घे पळालता मला इकडे इकडे अजून काय अजून पाहिजे मग मग लहान आला आणिग द्या असू दे दे दिल त्याला काल भावा त्याचं माहागं पुत्र लागलं
हा
काय माझा हातपाय कापाल तस हे करून त्यावडतेला आवाज. बयकल
कात काळ काढला असेल त्यांना.
नाही तो आधीच कुत्र्यांना भितोय आणि.. दारात न बाहेर आला असं पाहुण्यात घालतात ना कालपण भरबर दारात. भराला अ तिकंड कुत्रे आलात आणि हे हिंड चालतात आणि ते कुत्र्याला बघून तर घाबरला एकदम समोर ते कुत्र्या ल मोट. बघून घाबरला आणि पळायलाच लागला ओरडतच